हॅलो!
हां दादा बोला ना!
आवाज येतो का ताई?
हो हो, येतोय दादा बोला ना.
ताई आज आपण शिस्तीचे महत्त्व या विषयावर बोलूया?
हो हो, दादा नक्कीच.
शिस्त ही यशस्वी जीवनाचा खूप मोठा पाया आहे. शिस्तीमुळे आपले जीवन सुखी, नियमित आणि आनंदी बनते. वेळेचे महत्त्व समजून प्रत्येक काम योग्य वेळी करणे हीच खरी शिस्त आहे. विद्यार्थी जीवनात शिस्तीत ला विशेष महत्त्व आहे, कारण शिस्तीमुळे अभ्यासात प्रगती होणे चांगले सवय लागतात आणि आत्मविश्वास आपला जो कट्टर आत्मविश्वास असतो तो वाढतो. शिस्तबद्ध व्यक्ती समाजात आदर मिळवतो आजकालच्या लोकांना शिस्त नाही. त्यांना समाजात आदर नाही किंवा त्यांना लोकं लायकी देत नाहीत. शिस्तबद्धत व्यक्तीलाच समाजात आधार आणि स्थान मिळते. घर शाळा कार्यालय आणि समाज या सर्व ठिक कारण शिस्त आवश्यक असतेच असते. त्या शिस्तीची सुरुवात आपल्याला आईवडिलांपासून होते. आई वडील आणि आपला गुरु हे आपल्याला शिस्त लावतात. चांगली शिस्त म्हणजे चांगलं भविष्य. जर तुम्हाला शिस्त चांगली नसेल. तर तुम्ही भविष्यात तुमचे टार्गेट अचीव करू शकणार नाही. दैनंदिन जीवनात. दैनंदिन जीवनात शिस्त पाळून, आदर्श नागरिक बनण्याचा सर्व- सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.
हो हो नक्कीच दादा वेळेचे महत्त्व. शिस्त वेळेत कोणतीही गोष्ट जर आपण वेळेत जर केली नाही. तर आपण यशस्वी व्यक्ती बनू शकत नाही. जर आपण आजचं काम आज केलं नाही, ते जर उद्यावर ढकललं. तर आपण एक यशस्वी काही म्हणा विद्यार्थी म्हणा- किंवा उद्योजक म्हणा, किंवा एक नागरिक सुद्धा होऊ शकत नाही. शिस्तात आपल्या जीवनात अतिशिस्त अतिशय महत्त्वाची आहे. शाळेमध्ये किंवा-
शिस्त ही व्यक्तीच्या यशाची गुरुकिल्ली मानली जाते.
हो हो नक्कीच दादा प्रत्येकाच्या अंगी हा शिस्तशीरपणा किंवा व तशी पण असायलाच हवा हो.
अवो या शिस्तीमुळे जीवनात नियमितपणा- जबाबदारी आणि आत्मविश्वास निर्माण होतो वेळेचे योगदान व मिळते.
आणि आपण कसं पोहोतय दादा ह्या समाजात राहतो ना, आपण एक आपल्याला एक शिस्त लावून घ्यायला पाहिजे. सकाळी लवकर उठणं वेळेवर आपली कामं करणं. स्वतःचे काम आहे स्वतः करणं हे पण एक म्हणजे शिस्तच आहे. आपण जर दुसऱ्यावर अवलंबून राहिलं, तर आपलं कोणतच काम वेळेत होत नाही.
होच शिस्त म्हणजे नियमांचे पालन करून, जबाबदाऱ्यांनी वागण्या सवय लागते. हो शिस्त माणसाच्या व्यक्तिमत्वाला आकार देतो. आणि त्याला यशाच्या मार्गावर नेतो. जे जी गाडी रुळावरून खाली आलेली असते त्याला, ही शिस्त नावाची गोष्ट परत रोलावर आणते. हि आपली कामे नियोजनबद्ध पद्धतीने करता येतात. जर आपल्याला शिस्त चांगली असेल तर, आणि आपल्याला इतर इतरांचा आधार नाही लागत मग त्यावेेळेस. विद्यार्थी जीवनात शिस्त पाळण्यामुळे अभ्यासात एकाग्रता वाढते. आणि आपली चांगलीच वाढ होते. चांगली सवय लागतात आणि आत्मविश्वास- दृढ होतो शिस्त केवळ शाळेतच नव्हे तर घरात, समाजात, खेळाच्या मैदानावर सकट, आणि कामाच्या ठिकाणाही तितकीेच आवश्यक आहे. शिस्तीमुळे समाजात, सुव्यस्था शांतता आणि परस्पर सहकार्य वाढते. जिथं आपल्याला शिस्त नाही. तिथं आपल्याला लोक विचारणार नाहीत. आणि आपल्याला जर शिस्त चांगली असेल. तर लोकांमध्ये आपल्याला एक महत्त्वाचे स्थान आहे. लोक कपडे आजकाल लोक कपडे बघून गाडी बघून जज करतात. पण जर आपल्याला शिस्त चांगली असेल तर लोक आपल्याला जज करू शकणार नाहीत आणि आपण एक वेगळे पण दिसणार आपल्यात जर आपल्याला चांगली शिस्त असेल तर.
आपण एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपल्याला शिस्त. आपलं वर्तन आपण दुसऱ्यांच्या समोर कस व्यक्त होतय. हे खूप आवश्यक असतं दादा.
समाजामध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये जर आपण वेळेवर जर त्या मुलाखतीला जर पोहोचलोच नाही. म्हणजे वेळेचे बंधन पाळण्याची जर आपल्याकडे जर सवयच नसेल. शिस्त ज नसते ते तर ती नोकरी आपल्याला भेटणार नाही वेळ निघून गेल्यावर वेळ म्हणजे वेळ निघून गेऊ आपलंच नुकसान. नाही नाही आपण म्हणतो ना वेळ कोणासाठी थांबत नाही वेळ खूप अमूल्य आहे. तुम्ही कधी पण बघा आपण म्हणलो आपल्याला एक तास झोपायचं घड्याळ थांब घड्याळ थांबत नाही ते त्याच्या मार्गाने चालतच असतं.
हो हो बरोबर. आणि आजकालच्या मुलांना शिस्त नावाची गोष्ट निर्माणच नाही आहेे त्यांच्यात. पहिल्यापासून मुलं शाळेत जातात शाळेतून येतात. त्यांचे कपडे कुठेही टाकतात बूट व्यवस्थित ठेवत नाहीत. त्यांना जर कितीही वेळा तुम्ही सांगा बाळा बूट उचलून ठेव. बूट उचलून ठेव. तरी ती बाळ उचलून ठेवत नाही आरती येणार आ हातपाय दो म्हणलं तरी ती धुवत नाहीत त्यांना पटकन येऊन जेऊन मोबाईल बघायचा असतो. हा मोबाईल आहे ना त्यामुळे तर खूप आ मुलांच्या भविष्याची वाट लागणार आहे या मोबाईलमुळे. आमच्या घरात बारकी मुलं आहेत त शाळेतून येतात. त्यांचं बूट वगैरे काही उचलत नाहीत मग ती सगळ आम्हाला उचलायला लागते घरात येणार हातपाय धोरणार नाही काय नाही. येऊन जेवणार आणि तासभर त्या मोबाईलवर. ह्याला फोन कर त्याला फोन कर ही गेम खेळ ती गेम खेळ. ज्ञान त्यातून जी ज्ञान प्राप्ती होती ती घेणार नाही. जे नगो ज्ञान असेल ना ज्याचा काही उपयोग नाही नुसते नुसतं मनोरंजन आहे ते त्यांना आवडतं. आणि त्याच्यामुळे एक चांगली शिस्त त्यांना मिळत नाही. आईची सावली आईच्या सावली खायची शिस्त मिळते ना ते नाही आज आजकालच्या पालकांचं देखील चुकतं कि ते आपल्या मुलांना शिस्त चांगली लावत नाहीत. त्यांना पार अ राजा राणी बनवून ठेवतात. तुला बाळा हे पाहिजे का लगेच आणतो ते पाहिजे का लगेच आणतो. पाहिजे पूर्वी आमचे आई वडील आम्ही साधी एक पेन्सिल मागितली तर आम्हाला मारायचे म्हनायचे. थांब थोडे दिवस आमचा पगार नाही झाला थांब थोडे दिवस. रोजगारावर जायचे ते म्ग त्यांच्यात त्या वागण्याने आम्हाला एक चांगली शिस्त लागली आणि आज आम्ही चांगली व्यक्ती म्हणून समाजात वावरतोय त्यांचं खरंच आमच्यावर खूप कर्ज आहे की त्यांनी आम्हाला चांगली शिस्त लावली जर मुलांना शिस्त चांगली असेल तरच मुलं पुढं भविष्यात चमकतात नाहीतर मग ती त्या टपरिटाक तिथं ही कर ह्या मुलीची छेड काढ ह्या मुलीला मेसेज पाठो जर शिस्त जर चांगली लावली तर ही पुढे भविष्यात होऊ शकत नाहीत
संस्कार दादा ह्यासाठी संस्कार महत्वाचे आहेत आपणच कुठे कमी आई वडलांनी मुलाला स्वावलंबी बनवाय पाहिजे स्वतःच काम स्वत करा भले पल्यांद ती लोक चुकतील त्यांना व्यवस्थित जाणार नाही पण त्या चुकीमधूनच ते हळूहळू शिकतील.
हो नक्कीच. आमच्या घरात तर आमच्या अ छोटा मुलगा आहे तो मोठ्या मुलाला मारतो आहो म्हणजे त्याला शिस्त नाहीये चांगली. हिथं मोठ्या भावाला संस्कार नाही चांगलं तेच्यावर मोठ्या भावाला मारतो. आमच्या वयात आम्ही आमच्या.
पला
आम्ही आमच्या वयात व आमच्या दादाला आमच्या वडिलांनंतरच स्थान देत होतो. तेचा आदर करायचो. दादा जायील तिकडे आम्ही तेच्याबरोबर जायचो दादा कामावरून आला की तेची बॅग घेऊन यायचो त्याला मदत करायचो तेचं डोकं चेप द्यायचो, अंग चेपून द्यायचो. मी आज देखील माझ्या आईवडिलांचे पाय अ दाबतो कंवा वेळ मिळाल तर किंवा त्यांना काही दुखणें वगैरे असेल तर चोळून देतो ही मला तेच्याकडून जी शिस्त लागली आणि जी संस्कार मिळालेत नां. त्याचीच मी परतफेड करण्याचा प्रयत्न करतो पण जे आजकालच्या मुलांना जी घाण घाण शिस्त आणि घाण त्यांच्या जी संस्कार झालेत ना ते त्यांना भविष्यात पुढे खूप
त्रासदायक
त्रासदायक आहेत, खूप त्रासदायक आहेत.
समाजात जर एक आदर्श व्यक्तिमत्व जर आपल्याला घड तर त्याची सुरुवात आपण स्वतःपासूनच करायला आपण स्वतः स्वावलंबी व्हायला पाहिजे. स्वतःची कामं सकाळी लाव आपण स्वतःला सवय लावाय पाहिजे आपण ज्या सवय लावतो आप आपल्या शरीराला त्याच आपण म्हणजे इतरांना पण म्हणजे मुलं आपले त्याच्याच अनुकरण करतात ना आपण स्वतः आधी लवकर उठायला पाहिजे सकाळी आपल्या नित्यक्रमाची कामे वेळेवर योग्य पद्धतीने करायला पाहिजेत तेव्हा आपली मुलं पण साआनुकरण करतात.
हा बरोबर आहे ते तुमचं तसं आम्ही कामावच असतो म ते आमचं मुलांकडे लक्ष कमी राहतं.
हो दादा, आजकाल वेळ नाय देत ना आपण.
आपल्या मुलांना पाहिजे आपण कसं नोकरीच्या निमिताने जास्त बाहेर असतो त्यामुळे मुलांना वेळ देऊ शक -कत नाई दादा
हो आणि ते कसं माझ्या मोठ्या मुलाला खूप आवो चांगले संस्कार आयेत. फार त्याला खूप चांगली शिस्त आहे, तो सकाळी लवकर उठतो. देवपूजा करतो. छोट्या भावाला शाळेत नेऊन सोडतो, आणतो म्हजे त्याच्याव चांगले संस्कार झालेले आहेत. पण आम्हाला असं वाटत की, आम्ही बारक्यावरती थोडं कमी पडलो. आमचा प्रयत्न जरा कमी झाला तेच्यावरून
प्रयत्न नाय दादा छोटा मुलगा हा खूप लाडाचाच असतो न आपण लाड करतो ना, मुलांचे ते आपलं चुकतं बघा कुठेतरी
हा ही चुकतयं ही प्रत्येक वडलांनी प्रत्येक आईंनी प्रत्येक पालकांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी माझं असं म्हणणंय की कुणाचा लाड लय करू नये. आणि कोणामध्ये कोणाच कंप्यारिझन करू नये त्यामुळे मुलं त्रासदायक त्यांच फ्युचर त्रासदायक होऊ शकते.
हो हो नक्कीच दादा.
अं ताई मला वाटते आपले दहा मिंटे पूर्ण झालेत.
ओके ओके धन्यवाद दादा.